अं,
बोल काय म्हणती.
कुठं हाय?
बसले.
कुठं? गच्चीवर.
हा.
हम्म, हम्म.
तू काय करती?
खाली दरवाज्यातं, लावून घेतले काय?
हा, दरवाजे लावून घेतलेय खाली.
हा, हा, ह.
हे पावसामुळ लय हे, हे टिपक्या येतीया ग मधी.
हा.
तशी मग लांब आहे.
येत्यात येतात पावसामुळे येतात.
ह ते लाईट नि लगेच जवळ येताना इथे मरकुरी हाय.
हम्म
त सोलरची लाईट आहे इथं. आमच्या इथचय ना.
तुमची?
अग आमच्या घरा शेजारी एकय आणि या साईडला एक तिथं लय उंच हे तिला चार पाच साईडन हे आहे. उजेड पडतो.
यात्रा वाले कुठ ब गेले.
भरपूर पुढे गेली वारी वारी कुठे आहे तिथपर्यंत.
हां का.
हम्
क कधी फोन केला होता?
दुपारी.
तू केला होता का?
नाही त्यांनी केला होता.
हम्म
म्हणे भरपूर पुढे आलोय मी काही त्रास नाही होत म्हणे नाही होतय.
हम्म
पाऊस उघडलाय आता काय पाऊस नाहीे बरोबर जातील.
तिकड नाही का पाऊस?
मग आता इकड नाही म्हटल्यावर तिकड कुठून राहणार. हे
नाही ना मागच्या वर्षी इकड लय पाऊस होता. आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नव्हत.
दोन तीन दिवसात जाऊन जाऊन जाणारच कितीकय माणूस.
हा तरी नाही नाही. नाही नाही बाई त्यांना ठेपे जास्त राहत का जे तुला काय माहिती पण. किलोमीटर नाही जरा. लांब लांब ठेपे राहत्या पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटरचा एक राहतो जरा.
हां
मग त्यानला.
तीनशे किती किलमीटर आहे मग त्याची.
सहा दिवसात नाही जरा कधी कधी पंचवीस पंचवीस किलोमीटरचे राहते त्यांना इथुन निघायचय.
हा ते आहे मग काय माहितीय.
अ तू म्हणती सहा तीस तीनशे किलोमीटर. तर हा अ त्यांचा मुक्काम आहे त्यांचे चा ठेपा नाशत्याचा टाईम त्यांचे किती टाइम पास आहे सांग बर सकाळी चहा राहतो. त्याच्यानंतर परत दुसऱ्या ठिकाणी चहा परत नाश्ता परत जेवण मग तिथ आराम करत्या बसात्या मग निघातात तीथू काय सारखे चालेल ना चालेल चालेल ना चालेल थोडी राहत्या‌
हम्म, ते पण हाय.
हम, म.
हम्.
तेच ना मग.
मी आधी अगदित बघितलं ना? हा
ह, मागच्या वर्षी सारखा पाऊस चालू होता इकड, आणि तिकड थेबाचा पत्ता नव्हता.
हा.
मग, आता त्या ती जी नदी आहे पंढरपूर मध्ये. चंद्रभागा तिला किती पाणी?
ते आम्ही गेलो होतो तेव्हा, आम्ही गेलो होतो त्या काहीच नाही, इतकं शांतता होती ना बस कधी
म आत्ता लई पाणी, आता ते पांडुरंगाची मूर्ती आहे का, तिथपर्यंत पाणी लागेले.
हा, आम्ही किती पुढ गेलो होतो. आम्ही किती पुढे गेलो होतो, त्यात थोड्या आणि ते इतको मस्त य वाटायचं तिथं, पण आम्ही रात्रीचे गेलो होत ना गं.
हा.
हम्म. मग तिथून, जेजूरीला रात्रीचेच निघालो होतो मग.
हा, हा, हा, हा. रात्रीचे निघाल्यावर मग कधी गेले?
नाही मग, एक ठिकाणी मुक्काम केलं होता, मग गेलो सकाळी.
हा, ना.
हम्म.
तुम्हाला काय जायचंय फिरायला?
आम्हाला, टमाट्याच शीन्न निघाल्यावर पाहू.
आणि तो पर्यंत. तोपर्यंत.
आता एवढे काम येऊन, काय फिरायला कोण जाईल घेऊन.
हम्म, ते म्हणलं तर आहे, ते म्हणलं तर आहे.
म. सारखी धावपळ चालू राहती इकडं पेपर टाकायचा.
हम्म.
आता मिरच्याचं रोप आणून ठेवलेले उद्याल ते लावायचं.
मी तर त्यांनला म्हटले पेपर मशीन घेऊन टाका.
माणसांनीच टाकला आगं.
आगं तुम्ही घेतलं तर, लई परवडल माहिती का तुम्हाला.
ते करीन कोण त्याणलं काही काम कमी राहतंय, सारखे इकडून- तिकडं राहतय सगळं घरातलं पाहिज ते बाहेरच हाय व्हय.
ते म्हणलंत हा आता जमीन जागा जास्त हाय, त्याच्यामुळ एकठ्या माणसाची धावपळच होती.
म, सगळीकड पाहणं नाही नई एवढं शक्य मग काय.
हा.
हम्.
मावशीला सांगाव लागल द्याव लागेल काहीतरी आयडिया. आयडिया द्यावा लागेल ग तिला.
हम्म
ती तरी घेऊन टाकील.
ते काच करते.
आमचा ट्रॅक्टर येणारय ना तुमचे पेपर टाकायला.
कोनाच कोणाचा पेपर टाकायला? हां का
पण हजार रुपये बंडल बर का?
हा आता टाकून नाही झाला मग? फोन करते का इथ माणसांनी टाकलाय तरी साडेआठशे रुपये. रुपये दिले नाही तुझं ट्रॅक्टरन.
मगा अं
काय बंडल घेता पेपर टाकायचे.
पाचशे.
हां ना
मग त्या दिवशी पिंपळस पर्यंत येईले होते.
पीमपळस
हा इकडच येणार तुमच्या इकडच येता येताच लागत आहे. मग?
लई लांबच्या ऑर्डरी मारायला लागले.
आणि मग ते कायमचीचय ती.
हां हां किती बंडल?
ते म ते किती होती काय माहिती पाच हजाराची होती वाटत अस काय तरी आहे.
हम्म हम्म
हां हां आण येता येता दोन हजाराच चाक हरऊन आले. रस्त्यानच गेल. आणि ते माग नाही का आताही पेपरवर ठेवायला ते चाकच पडल.
आरे
मग काय दोन दिवस मशीन उभ त्याच्यानंतर पाऊस चालू झाला.
हां
पाऊस चालू झालेवर मग परत
नाही मनाव धरलं होतं तीन दिवस सारखं चालू होता हाय ना.
मग पाणीच नव्हत राहिल कोणाला आम्हाला पाणी लय कमी पडल होत आता. आता बोर चालू करून देतो आम्ही.
आम्हाला होत पाणी पण आमचे धन टाकेल होते मग. कटा केली होती मायनीं ती पण परत मका ध तुझा ह्यात मका का का काय केलं नाही धन टाकले वाटत.
हां
ते धण परत बागाला पाणी, डाळिंबाला पाणी. तंबाट कुठे लावायच म्हणे अजून ते पण वाडवा करून घ्यायच म्हणे. त्याला पाणी सोडायच थांबणूनच घेतल इथ आमच्या इथ दोन दोन बिघायचे प्लॉट होते. टाकले तांबट ते नीट झाले नाही तर नीट झालेच नाही.
हा का.
हा, ह, आ.
तुमचं कस काय?
आमच आता लावलाय ड्रेसिंग केली काल पहिली, आणि बाकीच्यांनी लव कर लावले होते ना.
हां.
चबाट्या झाल्या नाही निट.
कोण -कोण गेलत टीचिंगला?
ट्रीचिंगला तीन पोरं होते तिकड.
हा का.
पोरं घेतले होते हां.
अं, हम्म
काल केली, काल केली आज आता कांदे घेऊन गेले होते, कांदे बी तिकून आले मग, पेपर बंडल नाही गेलत तिकडून आल्या -आल्या, लगेच माणसायला हो, फोन नाही केला. माणसानी लगेच पेपर टाकून दिले.
हा का, किती बंडल होते?
काय माहीती अगं, पाच वाटत, पाच बंडल होते.
आन्या, येह.
आ.
अन, कांदे काय भाव गेले? हा का? चांगले व्हते का तुमचे?
कांदे चांगले, पण महागं मार्केट लय डाऊन झालेय म्हणे आता. कांदे येतय म्हने.
हा, हा, हा.
पावसाळ्यात, पाऊस होता तेव्हा डायरेक्ट तीन हजारावर गेल होतं म्हण मारकेट.
हा, तवाज भराय लागत होतं, अग तीन होतं पण आम्ही तर पावसाची भरलं तरी आमचे एकवीसशे सत्तरच गेलते.
हं, ह. नाही आमचे पाऊसत नव्हती, मग मी इकडं मार्केट चांगलं उठलं होतं. होय मी पण नाय राबली त्याच्यामुळं, मार्केट लगेच कमी होऊन गेल.
हा, हा तुमचे किती?
आं.
तुमचे किती?
अजून भरतील दोन -तीन ट्रकटर
मग तर चांगलय.
हहम्म.
मंग कांय?
हो.
बरं हाय म त्या पैशे होतील, तेवढच व्हय?
वाढदिवस सुटता काय?
हॊ मग.
मं.
भांडवलाय लागतच ना शेतीला.
मग. आले तिकडून आले नाही तर ले गेले पेपरचे दहा हजार रुपये ले खर्च.
आ,
पेपर बंडल आणि माणसायाला लगेच दहा हजार रुपये खर्च.
मग तेच ना शेतीला म्हणलंव लागत.
हम्म.
आमचे टाकले आज ट्रॅक्टरन.
हम हम.
पेपर कडून आले हो जर.
नाही खेरवाडी.
हा का अगं मग जवळचे तुम्हालाला जवळ.
अगलचाव एनत म काय ग.
म जायचं ना.
पाय हल्लंय काही नाही.
खेरवाडी.
हम्म.
बाकी काय मग अजून.
बाकी काय नाही.